हॅलो!
हॅलो हा आवाज येतोय का?
हा यालाय, तुला येतोय?
येतोय येतोय, आवरलं का तुमचं?
आवरले, तू काय करायलीयास?
काय नाय आता मगाशी उटलोय बसलेलो आता, तेच म्हणलं दिदीला मेसेज करतो हायच काय म्हणून.
मग तुझ परवा दिशी ऍडमिशन करून आलीस होय?
होय केलो की.
हॉटेल मॅनेजमेंट ला, म आता कॉलेज कधी किती तारखेपासून चालूय?
एक ऑगस्ट पासून आहे.
म्हणजे प आणिन पावसाळ्यात आता सुट्टी आहे.
होय होय पावसात चालू होतय.
ऐन पावसाळ्यात, मग येऊन जाऊन काय हॉस्टेल ला?
नाही बस न येऊन जाऊन.
त्यांची बस आहे का?
नाही नाही ह महामंडळ.
महामंडळाचीि वय
होय त्यांच्या कॉलेज नाही. नाही आहे इकडं नाही नाही बच कशी साठ परांचीच बॅच आहे हो त्यात पणी गाडीवर येणारे असतात नेममी बाहेरगावची हॉस्टेलची चार पाच त्यांच्यासाठी कुठ बस म्हणून बस नाही आहे त्यांची.
हॉटेल मॅनेजमेंट ला कमी असतील बरोबर आहे.
होय.
म्हणूनच त्यांच ते बाकीच्या याला हॉस्टेल बाकीच्या कॉलेजला का नाही त्यांची बस आहे.
होय, आता हे जच बाकीच्या इंजिनिअरिंगला ते आहेत की बस. ह
हो तर हॉटे म हे कॉलेज कुठे आहे आता?
हे ताराबाई पार्क पाशी.
तिथं आहे वय मग तुला आता बस मही नाय कशी.
हा बघू कोण सोडतोय सकाळच पप्पा ते बसन सोडणार तिथनं काय वि चरत्रयचे
नाही हिथन स्टँडला जाचिल ग स्टँड वरन बस आता अ तुला कुठे उतरणार?
की अ लक्ष्मपुरीत उतरणार. नाही तर मग कोल्हापूरच्या स्टँड वर उचालणार तिथन चालत जाणार तिथून जवळच आहे.
जवळ आये वय तीतन.
होय.
हम्म हं म त्या दिवशी लय उशीर झाला होय ग का तुम्हाला?
नाही बारा वाजता गेलो होत इथन तोपर्यंत मदि पाऊस लागला शिर फाट त्याच्या अलीकड.
शिरोली आलीकडं
हा म म तिथ जरा थांबलो होतो. म तिला दीड दिड ला पोचलो तिथं दिड पावणे दोन ला. मग तिथं त्या सगळ्यांच्या त्या ऍडमिशन ला गर्दी होती नाही. मग थोडा वेळ तिथं गेला अर्धा पाऊन तास मग त्यानंतर मग फॉर्म भरला सगळं डॉक्युमेंट म रजिस्ट्रेशन करून पहिले. टॉलमेंट भरून मग झालं ते.
काय नव्हतं तुला भरायला.
हा, ये. हे एक सगळ्यांना सेमच आहे ते.
हम् हम.
मी ते दाखल्याच तोपर्यंत हे आले ना माझ. पप्पांच्या हच्यात दादांचं नाव महेश लहुशो झाले. आणि दादांच्या दाकल्यावर? लहू तुकाराम आहे. मग ते सो एक्स्ट्रा झाले. ते आता एमपिट्यूड करायला दिले.
काय न काय त्रासे डब्बलच कामं लागतात.
काय तर का म्हणे ते रेशन कार्डच काय चालू हाय. काय आता उत्पन्नाचा दाखला त्यानी काढ आलाय तो माणूस म्हणून.
हम्म हम्म हॊय ते लागतेय सगळं.
हम्म. ये दाखल्यात सगळं होत आता. पप्पांचं हे नव्हतं काय म्हणत ते एल सी नव्हता दाकला. त कधी कॉलेज सोडलात लग्नात लग्न झालं कधी तेव्हा पास माझा दाखला जानाय नव्हतीत त त दाखला काढायला पंधरा दिवस गेलत. दादांचा काय होता काढला होता दिदीन हम्म.
दाखला निघत नसेल त्यांचं बोनाफाईट निघला असल. पप्पांच तुझ्या.
होय कॉलेज सोडलेला दाखला असतोय की. बोणाफाईट नाही निघत आता दाखला निघतोय.
कारण आता काय माहितीय काय आता. प्रीतीच्या अत्यांच आता सगळ्यांच कॉलेज सोडल्यावर दाखलं कुठे दिल्या दिलेल नाहीत. बोनाफाईटच देतात. काय माहिती बोनाफाईटच देतात बाई आता ए एसी कॉलेजला कन्या कॉलेज नाही म्हणली दाखला बोनाफाईटच देणार.
ते आयडेंटिटी मार्कलिस्ट काहीत असलं तर देतात.
आयडेंटी आयडेंटी आहेत की तरी पण नाहीत देत.
आमचा पप्पांच आयडेंटिटी हे मी. रोल नंबर आणि हे होत मार्कलिस्ट होत त्याच्यामुळे मीळल ते.
मग त्याच्यावरन मिळाल होय.
होय दादा काय दिदीनं काढलं तीच, अण्णा राम गोंडाला होत.
हम्म हम्म.
सगळं डॉक्युमेंट होत. तर त्या हेच क नावात हे झालं त्यामुळे तो म्हणला नाही व्हयच काय झालं.
सगळ्यांचे ह्याला लॅमिनेशन करून ठेवा. म्हणजे व्यवस्थित ठेऊ ते परत हुडकाय लागत नाही काय नाही.
होय ठेवलं माझं आता हे दिलं की माझ होत ओरिजल दिलं की शाळेत जमा केलं काल.
कॉलेज मध्ये म ते त्याच तू रंगीत प्रिंटा ते मारल्या नाहीस.
मारलोय की.
ह मग त्याला एखाद्याला लॅमिनेशन करून ठेवायचं.
हो हो ठवलंय कि ते.
असं करायचं म्हणजे पुढं कशाला पण डॉक्युमेंट लागलं की अवघड होत नाही नइ.
होय.
मग आता हे तुझं किती वर्षाचं.
तीन वर्षाच.
तीन वर्षाच व्हय.
हा.
त्याच्या पुढं म.
त्याच्या पुढं मग दोन वर्ष झाले की? अ हे निवडायचं म्हणजे कुठं जायचंय ते ठरवायचं. त्याच्यावर जॉब लागते. मास्टर करणार अशील तर ते पण करायला येते.
आता ह्या क्षितिज ने पण केल्या त्याला गोव्याला हे झालतं वाडत.
नाही त्यांना गोव्यात न केलं होत गोव्याच्या कॉलेजला खेलावडत ते त्यांना दोन वर्षाच केला आणि सोडला त्यानं
काय माहित खरं आता त्यांना सांगली काय काय त्यान पिझ्झा बिझ्झा असं काही काही काढलंय की
होय स्वतः चा
कॅफे घातल्याय वाटतं हो कॅफे घातल्या वाटत आणि अमेझॉन वर काय वाटतं त्याच सगळं
हा हा
हा झोमॅटोवर हायम्हणं
झोमॅटो वरती असल बिंकीट वरती ते
होय होय हाय घटनेला त्याला म्हणजे जम बसलाय सगळा
होय म्हणजे काय आता लायसन तेन आलं असलं
अलासं तू कर आणि आम्हाला बोलव
हा बोलवतो हह
त्या दुघी गेल्या शाळेला
गेल्या की त्या नऊलाच
म्हाईला काय लयचं हे होत असंल किग तीच अभ्यासाचं
होय सकाळी लवकर उठाय लागतय परत एक
अभ्यास झोपाय मिळत नाही दुपारी अभ्यास
होय आता अजून रुटीन बसलेला नाही सुट्टीतली सवय लागली हो
हम्म अजून पआठ दिवस जायला पाहिजे रुटीन बसाय आठ पंधरा दिवस
हा होय
मग तुझं टायमिंग कस आहे
माझ सोमवार मंगळवारी नऊ ते पाच हाय आणि गुरुवार बुधवार गुरुवार शुक्रवार नऊ ते चार हाय आणि शनि रविवारी सुट्टी आहे
सुट्ट्या बऱ्या दोन दोनू आहेत की भारी आहे की मग
होय ते एक चांगलं
म आणि दुसरीकड कुठं नव्हतं मग म्हणजे असं सीएटीतन सीएटीत न मिळण्यासारखं ते का सीएटीच काहीच नाही ह्याला
नाही नाही ते मग गव्हर्मेंट कॉलेज पुण्या मुंबईला आहे
हम्म मग जाणार
चालय बघा येताय हंहंहंहं हाहाहा होय
ह
तिकडं होत नाही हो आणि तिकडचस सूट होतय नाही होतय वातावरण तिथले कॉलेजपेक्षा हॉस्टेलच्याच फी जास्त असत्यात वर्षाचाच खर्चा एक दोन दोन लाख जातोय
बर बघूया हिज पण आता तीस तारखेला लाग म्हणाराय म्हणत्या बघूया मग आता म्हणजे तीस तारखेपासून चालू होणार आहे म्हणत्या ऍडमिशन बघायचं मग कुठलं कुठलं काय काय बघायचं आणि टाकायचं मग
होय ते त्या रजिस्ट्रेशन ला पंधरा दिवस जाणार मग ते ह कॅपरान
होय.
हम्म.
पंधरा दिवस जा जाणार म तिथन पुढं लिस्ट त्या नाव आल्यावर मग कुठल्या मग ते आलं म्हणजे सगळ एकदमच ते काय कळत नाही गडबड गडबडच हु तेसवी
होय. तीज आता काय? होय तिज आता सप्टेंबर पर्यंत होईल चालू मग..
नाही नाही लगेचच करत्या चालू मग.
् नाही त्या आत पंधरा दिवस जाणार की आता ह्याला‌‌
अजून जुलै महिना आहे ना,, आता जूनला माह तीस तारखेला म्हणत्या ही, म्हणजे जुलै महिन्यात सगळे एऊन.
ऑगस्ट च, होय होईल चालेल. हो.
तर एवढ्या दिवस सगळं शांत आहे. आणि आता एकदमच गडबड, गडबड.
होय.
तुझी काही साफसफाई चालूय.
नाही. मम्मी मशीन लावाय लागल्या.
कपडेची वय हम ह. ‌ आता काय निवांत झालेय मम्मीला
हो.
अ.
ह् हम्मम.
काही पार्टी देत नाही तोर्यंत आम्ही चीढवणारच.
हा माझ्याकडे, तिच्या्याकडे मागा तिला घेऊन. दिला मशीन हा हहा हा.
काय पाहिजे सांगा मनत्या.
हम्म सांगा. कि मग काय पाहिजे,,, शुक्रवारी येताय.
आमच्यात कोण करायचं.
हा सगळीच या मग इकडं..
आता तू तू. ‌ शिकलीस क नाही हॉटेल मॅनेजमेंट सगळा पूर्ण किंवा कोर्स झाला क नाही.
हा.
तू नवीन नवीन रेसिपी सगळ्या घाल तवा एकदम सगळी पारठीी द्या.
चालतय की, होय होय चालतय की.
हे पण, ते पण
हम्म ह.
दिदीच काय फोनबिन.
येतोय की रोज सकाळी.
तिकडं पाऊस.
काहीच नाही पाऊसतन. आता कणी हो कॉल झाला कनी दुस राजा ऐकला ते मम्मी सोबत बोलाल तो मी म.
हा हा, चालतंय.
हता आ थोड्या,, मम्मीच आहे की औरत. तवरत बोलतो म्हणत्या
चालतय मम्मी मग फोन घेऊन बोलणार काय ब्लूटूथ हाय
नाही फोन घेऊन बोलत्या की
ह नाहीेतर
तुम्ही हायसा नव आता रीकामं म्हणजे हा लावतो थांबा हो संपलाच‌. आं
किती झाल्यात तुझं.
हा आता अकरा झाल्यात
हम्म दिदीन तुझ्या नंतर केली.